येतोय का आवाज? हा हा काय करतय आता, झालं काम तुमचं?
हो झालं झालं काम आता, तेच कॉल करायच चालेलं.
हो का? बर बर, काय करता घरी तुम्ही?
घरीच असते मी घरातलच काम करते.
हो, हा घरातून म्हणजे असं दुसरं काय छंदबिंद आहे का तुम्हाला?
छंद थोडसं मी आहे करते टेलरिंग काम करते, थोडं कपडे वगैरे.
अल्टर वगैरे करायचे असतील, कपडे शिवते मी म्हणजे माझे स्वतःचे ब्लाऊज वगैरे.
अच्छा! मी पण तेच करते, माझं पण ते आहे. शिवणकाम आहे विणकाम आहे. असं, अ लोकरीचं असं विनते पूर्ण.
पण आणली लोकर मला अजून सुरुवात, हा हा तर मला ती लो करीचं करायचंय सुरुवात, अ मी खूप वर्षापूर्वी केलेलं. पडले त्याच्यामुळे आता तोपर्यंत करावं रुमाल वैगेरे. हम्म.
काय काय बनवता असं लोकरीचं तुम्ही तरी?
लोकरीचं म्हणजे मी शिकत होते ना आधी तेव्हा बनवलेलं असं स्वेटर बनवलेलं टोपी बाळाची लहान बाळाची, परत अ मोजे बनवलेले, रुमाल बनवलेला. तोरण बनवलेलं तयार, हा.
तर कधीपासून बनवतात ते?
म्हणजे ते शिकवलं होतं तेव्हा बनवलं होतं मी, त्या त्याच्यानंतर नाही मध्ये मी जॉब करत होते ना आता. म्हणजे आता सध्या घरी आहे सहा महिने झालं मी जानेवारी पासनं, घरी जॉब
अच्छ अच्छा, त्यामुळे ते मध्येच अ थंड पडलं.
हो हो हो.
द तरी पण आता एकदा अ एम्ब्रॉयडरी पण करता?
शिकलीए म्हणजे मी तेव्हाच, क्लास होता आमच्या इकडे पहिला फ्री मध्ये शिकवत ते महिलांना, तेव्हा मी शिकलेलीय एम्ब्रोयडरी पण शिकले, विणकाम पण शिकले. आता पेंटिंग वगैरे करायला पण ते शिकवले
हा. पण एम्ब्रॉयडरी मी पण करते एम्ब्रॉयडरी, अ पण जास्त नाय माझी मुलगी बनवते. पेंटिंग असं कपड्यावर ह्याच्यावर करते.
फॅब्रिक पेंटिंग का?
हम्म, फॅब्रिक पेंटिंग साडीवर ड्रेसवर असं. बाकी मग असं ते वुलनचं ह्याचं बनवते, मग त्याची ती ऑर्डर घेते मी असं बघायला द्या द्यायसाठी, वस्तू तयार बनवून
तोरण वगैरे ना आणि काय काय बनवतो मग?
त्याच्यात बरेच आयटम बनवते, समय रांगोळी बनवते, ताटाभोवतीच्या रांगोळ्या. अ विविध प्रकारचे प्राणी, फळं, फुलं. ता ताट केळीचे पानं त्याच्यावरचं केळीचे पाना नै द असतो आपला गणपतीचा मोदक बिदक असं. असं बरंच काय काय वस्तू बनव बनवलेल्या आहेत ते विकलेले आहेत मी, असं म्हणजे घरात ठेवत नाही मी म्हणहे अशे ऑर्डर असले की घेते ते आणि बनवून देते, हम्म आणि जा फोटोना हार बिर असे वेगवेगळे चाप्याची फुलं चाप्याच्या फुलांचा हार असं. सगळं हा. लोकरीचं, गुड्या गुड्या, बिड्या बनवल्या अज लोकरीचेच बनवल्या गुड्या, घाटी, आंब्याची पानं ती
नाही म्हणजे, तुम्ही शिकलाय का कुठ का बघून बघून कर
बघूनच हे करते, बघून बघूनच असं युट्युबवरनं हा युट्यूबवरनं करून बघून करते, कुठं असं दरवाजाला कोणा लावलं असेल तर त्याच बघून बनवू शकते, असे पिशव्या हा
चांगलं आहे, छान आहे.
तस तर मग ते असं, मग आता मी बरेच वर्ष झालं करते. त्याच्यामुळं काय ते, हम्म
त्यामुळे तुम्हाला सगळं हात बसलाय म्हणलं वेवस्तीत
हा, आ म्हणजे आता झाले, मला पंचवीस तीस वर्ष झाले ब बनवते मी मग त्या हा त्याच्यामुळे मग ते असं, स्वेटर बिटर लहान मुलांचे स्वे
तास आहे पहिल्यापेक्षा हे ना आता, माझं बी जास्त असत पहिल्यापेक्षा
हा असतय, पण आपल्याला जमल तेवढंच करते असं मी, ऑर्डरी घेते असं एकदम, हा आता लग्नात लाग पण लग्नात आता कमी झालं, म्हणजे असं पहिला खूप ट्रेड असायचा आता जास्त एवढं हे कोण करत नाही, वेगवेगळं असं अस क नाही.
वगैेरे तोर
हा, प्रत्येकाच वेगवेगळ असत ना. हा पण लोकरीचच चा, चांगलं लोकरीचच ते हे करतात सगळे दागिने फुलं बिलं ते डोक्यात घालायचे, असं रबर गजरे बिजरे ते बनवलेत मी, तेच आता सगळे हे करतायत घेता आहेत जास्त असं, हा. आता व बाकीचं असं लग्नात नाहीतर ते गावाकडच जास्त चालतं ते तोरण रुमाल. बाकी आता इथं सिटीत आता जास्त एवढं कोण नाही, लावणार कुठे तोरणं? दर दरवाजेच नाही तर, हा लोखंडी दरवाजे आहेत सगळे. त्याच्यामुळे लावता नाही येत.
ते वेगवेगळ्या ते मण्यांचे वगैरे सगळे डिझायनचे
हा, वेगवेगळे निघालेले असतात त्या प्रकार कापड का डाचं निघाल्यात, कपड्याचं पण आपण मी बनवले की कपड्याच ते आंब्याचे असं पानाचं. तसं बनवलंय परत असं षटकोणी आकाराचं बनवलं, कपडा आपलं असं खणाचा कप पडा. त्याचं लेस बीस लावून, ते पण बनवलेत हम्म. असं तुम्ही अ त, तुम्ही नाही बनवलं का अजून काय तसलं?
नाही नाही असलं नाही काय बनवलेलं मी एवढं.
अ.
हम्म.
तुम्ही आता जॉब करत होता का?
हो जॉब करत होते मी.
म आता काय मशीन मग आ आता घेतली का? का अगोदरचेच होते? होय.
कधी कपड्याला शिलाई वगैरे करायचं असली तर थोडं उसवलेलं वगैरे. येते ना उपयोगाला कधी पण मशीन
ते तर हायच की, नाही मी कपडे शिवते, म्हणजे असं अ ब्लाऊज वगैरे सगळं स्टिच करते.
हं बाहेरच्या पण घेता का ब्लाऊज?
हो बाहेरचे पण घेते, पुन्हा असं गोधड्या अ ह लहान मुलांचे कपडे असं सगळ शिवते. साळस साड्या फॉलबिडिंग
तुम्ही कुठं पुण्याला का मुंबईला असताय?
आं
कुठे असता, कुठल्या सिटीमध्ये
मी इकड मुंबई सिटीमध्ये असते.
मी पण मुंबईमध्येच आहे.
हो का
हो
बरबर चालतंय बाकी आणखीन काय मंग तुम्ही, आज काय भाजीबिजी बनवली?
काय म्हटला
भाजी काय बनवली म्हणलं.
एक मिनिट थांबा जरा.
हम्म
हॅलो, ह काय म्हंटला
भाजी म्हणलं काय बनवली, आज
भाजी आज बनवल्या आमी ती, लाल माटाची भाजी बनवली. लाल पानांची असते ना भाजी ती, अं पालेभाजी ती बनवली आणि वरण भात चपाती बनव
अच्छा
हम्म, तुम्ही कशाची बनवली भाजी?
आम्ही पण तेच बनवली हेची, अ काय गवारीची शेंग आणि डाळीची आमटी, चपाती
हा हा
असं राहिलेल्या भाकरी होते रात्रीची, त्याचे चिवडा बनवला जरा. हा तूकडे ते झालं बनवून, असं हम्म
हम्म
ज जॉब का सोडला असं सोडला का?
आसच सोडलं, जरा पाठीचा वगैरे त्रास होत होता ना मला, हं म्हणून सोडला मी हो
बरं आहे, बसून काय बसलं की ते त्रास होतो जास्त
हो ते दिवसभर बसूनच असायचं ना तिकडे, म ते मग बसून बसून खा
अ थोडसं उठायचं, मंग असं जरा उठून हालचाल करून, हे झालं असं
अच्छा, जाऊंदे तेच म्हणलं तर, काय पाऊस पडला का आज? पाऊस पडला म्हणलं तुमच्या इथे
सकाळी पडला थोडा दहा मिनिट, दहा पंधरा मिनिट बारीक बारीक होता एकदम.
हा, इकडं पण तसच होतं.
हम्म असं वाटलं, आज पडतोय वाटतं, सुरुवात झाली वाटतं. पावसाची पण कशाचं थोडं याल
ले, स काही मॉर्निंग वॉकला गेलेले, ते भिजून आले, दहा दहा पंधरा मिनिटच पडला, पण जरा
हो
ला दिवसभर राहतोय वाढतं पण काय नाही सुरुवात करायला पाहिजे.
हं पण ऊन पडलं ना आता परत
पाणी टंचाई आहे ना असं हे करायला पाहिजे. खरंय ऍक्च्युली पाऊस यायला पाहिजे. पावसामुळे सगळीकडे सगळीकडे ते झालंय नाही पडलं तर आपल्याला पण पाणी कपात होईल परत काही दिवसांनी
हो ना मागच्या मे पासूनच परायला लागेला त्या वर्षी जोन महिना खूप बटाराकरी अजून पाऊस
हा गेल्या वर्षी चौदा जूनला चौदा मे लाच चालू झाला होता पाऊस पंधरा मे ला आम्ही गाडी असतू त्यावेेळेसच चालू झाला. तो काय बंदच नाही आला सहा महिने पडत होता पाऊस
हो ना पुरच दिवस पड वायापर्यंत पास पडत हो.
ह्या वर्षी खूपच त्याने हे केले वाट पाहायला लावली.
हो ना.
अधिक महिन्यामु पण असेल किंवा काय वातावरणामुळे पण असेल. असे पावसाचं गणित
हो.
जेवण झालं?
नाही अजून जेवायचंय आता
हो का हो आमचं पण तयार झालंय जेवायचं
हा हम् तिथे कपाल झाले. सगळे तुम करून
कामं पण नाही आमच इथे शसाचं काम चाललंय त्या पाणी त्यांनी घालवलंय. मग ते अर्धीच कपडे झाले की अर्धीच त्याला आधी राहिली बसायची आता म्हण. पाणी कधी येईल तर ते्हा ते काम चालू होतील तो पण बसचं गावा साफसफाई पण करायची राहिली माझ्या आरती
येस.
त्या म्हणलं आता वेळ तर आता म्हणलं बोलून घेऊता येशी जरा
हा का?
नाहीतर मग कामातन वेळच भेटत नाहीेत.
हो तेच ना काम झाल्याशिवाय नाही सारता य ते कॉण तुम्ही कधीपासून काम करता याच्यामध्ये
मी हो का मी आत्ताच गेले पहिल्यांदा मला पण नाही काय माहितीच का?
हा का मी पण पहिल्यांदाच करते. म्हपल्या नाहीत. बरोबर चालेल चालेल त मी करू का तुम्हाला कॉल?